हॅलो.
हेलो.
आवाज आला धन्वंती ताई?
हो
होऊ
काय करते?
काही नाही ती क्युडवेल डाटा ऍप मध्ये बोलत होती.
कोणते बच्चूचे का गर्दनमाताचे.
बचूचे.
हम् माझं पण भरायचं बाकी आहे कमली पण तब्येत बी बराबर नाहीय दवा खा. न्यात जायचं.
दवाखान्यात पण जायचं आहे का?
आता जायचे सकाळी तयारी करून बसली तुझा दादा मणे संध्याकाळ. काळी जाऊ आता का टाइम होऊन जाईल दवाखाना बी बंद होऊन जाईल म्हणता म्हणून.
आताच्या सगळं तोंड बी सुजून गेलं हातपाय बी पूर्ण शरीर सुजून गेलं.
तुझे?
आज.
क एवढं कसं काय झालं ग.
काय माहिती?
हातपाय आणि तोंड पण सोजून गेला.
ह तोंड तो लोय मोठा दिसत मातून गेली सारखं.
त्रास नाही होतो का?
नुसतं आजत रड रडून दिलं होतं माझे माझे तिचे पप्पा मणे. संध्याकाळी जाऊ आ नाही जायचं अस सांगून दिलं तर रडून दिलं होत माझी माझी रडली मग. चुपचप बसले काय करू आता.
त्रास होतो आपण कोणाला सांगू. हा आता चार वाजताच. जाऊ
हा!
बाकीचे लग्नाला गेले तिकडं कोड पांढरीला.
कोण?
माझी सासू मोठी दिदी तर काल परवाच चालली गेली. लहाणी बी गेली.
आणि तुम्ही किती आहे मग तीनच.
तीनच आहे दादा बी जाणार होते तो म्हणतो मी गाडीवर येणार आहे तुमच्या बरोबर. ब तो बी राहून गेला.
पांढरी ला.
हा तिच्या आत्याकडे.
अच्छा!
मग आता आम्ही चार वाजता जाऊ दवाखान्यातच ती लहाणीला पण. घेऊन येऊ.
हा कधी लग्न आहे तिथं कोडपांढरीला.
ना.
मोठं का.
मोठं नाही.
हा लहानच.
लहान.
होा हो.
चालेल मग मी सुमित्रा तईला फोन लावलेल होतो. हा रंगनाम्या. मा आणि माले मशर आलेले आहे म्हणत होती ती.
का बर
उद्या व्हिजिट आहे सगळीकडे असं म्हणत होती
उद्या
हा
कोणाची त्या अजून नाही गेले का व्हिजिट वाले
काय माहिती ते वरून तिकडून सर्व येणार आहे का आहे आपलं सर व्हिजिट करणार आहे ते नाही माहिती ते बोलत असते ना माले मासर आणि रजनाम मॅडम
सगळ्या ठिकाणी
हा ना फिरतील ना ते आता
हम्म
आपल्याकडे ते बेबीकीट वाटप केले ती विजिटच नाही झाली ना ग अजून
हा ना त्याची विजिट आहे का
हा नाही पडते गारी फिरावं लागेल ग ताई त्यांना सांगावं लागेल
हा ना कधीचे सांगून ठेवलेले आहे पण ते बाया बिनाया अस सांगून देत मला तर भीती वाटते बाई
तेच ना मग त्यांना एवढं आठवणच नाही राहणार ना ताई
हा ना
कोण दिलं काय दिलं कोण दिलं असं सांगणार तर यांनी दिलं असं तर सांगून देणार आपलं ना पण संस्थाच नाव सांगता येणार नाही त्यांना
हा ना
आता कसं करायचं सगळीकडे विजिट राहणार संस्थाच नाव नाही येणार त्यांना पण ते बायपवाले दिलेले आहे असे सांगणार ते
हा तेवढं तरी सांगा सांगता यायला पाहिजे त्यांना
तेवढं तरी सांगता यायला पाहिजे
हा ना
अजून ते पावसाळ्यामध्ये ते मॉडर्न प्लॉट दिलेले होते ना आंबा आणि ते पेरू शेवगा आ सी लिंबो हा आंबारा असं दिलेलं त्या बनवून दि नाही तेवढं नाही माहित पण काय विजिट पण नऊ शकते पण ते आंब्या आंबावाल्यांनी ना पाणीच नाही बरले ना त्याच्या आ ते मरून गेलेतई चूप हो सकते हो
हा ना पाणी जास्त पाहिजे तिकडं
आणि पाणी मंग त्यांना पेशल ते रांगेमध्ये सोडायला पाहिजे तेव्हा तो जाड मोठा होऊ शकणार ना उन्हाळ्या मध्ये
हा ना
ते आपलं कडे कस असतं ते बकरी डोर सारायला जातात ते पण पाले पुुले खाऊेत ना आणि झाड पण तोड खाऊन जातात कि ठीक मोठं होत लहान असस्त असस्ता
हा ना
त्याच्यामुळे पण हे होहोऊन जातं, ते काटे सगळीकडे लावून हे ब बंद केला ना, गोलगोल त्याला तर नाही, ते बकरे नाही काय, कोणीच हात नाही लावणार तिला. त्याला
हो तसच करावं लागेल, सांगावं लागेल, माझं बी तिकडं हाय त्यांना
हा, ना, आमच्याच शेतामध्ये दिलेले होते ना त्यांना मी पावसाळ्यामध्ये तेव्हा गेली तेव्हा एकदम चांगले आंबे होते.
हा, ना, मंग आता?
आता नाही आहे ना, ते शेतातले बकरे खाऊन गेले असेल पाला.
वडान बांधली असती ना, मग काटाची.
नाही, आहे ना लिंबू तर भरपूर चांगले आहे.
हा, ना, अन शेगवा
शेगवा त ते तरर इथच मेल झाडच नाही चांगले होते ग ते.
मरून गेले का?
मरुन गेले ना ते गाडी आली ना त्याच दिवशी ते खाली उतारलेले होते तेंव्हा ते वाकडे त इकडे होते आणि झाडं पण कस ते एकदम नाजूक
हा, ना
त्याच्यामुळे, मग काय ते गवत जास्तमुळे ते आपल्याकडे लावलं तरी पण ते थोडं लांबून, त्याला गवत साफ करून, तरी पण ते एक दोन दिवसामध्ये काहीच नाही ते राहिले. सगळे मोडले गेले.
हम्म काय अजून, तुमचा दादा काय करत आहे?
आमचा दादा झोपून, झोपून फिरायला गेला दादा असं काय काम आहे?
अन, संध्या
संध्या पण फिरायला गेली.
हो, का?
होय दादाला शेतात पाठवणार होती, पण तो जात नाही.
माझं तर तिकडं आता बरडीपाडाला बी परत मिटिंग घ्यावं लागेल गरोदर, स्तन डाचे, किशोरीचे, मॅडम विचारत होती कमलीचेन, तुमचे मीटिंग कोणी घेतली? असं विचारत होते म लं मॅडम, इथले आम्ही एकत्र मिटिंग घेतात बाकीचे मग ती तिकडचे एकटी घील, मी इकडचे एकटी घील असं सांगितलं होत तिला. नाही तर, एकत्र मिटिंग दाखवतात असं म्हणते ती.
मग ते एकत्रच अंगणवाडी आहे, मग
मग, ती म्हणत होती ना, लसीकरण तिथं तिथं एकत्र राह पुन्हा मग मिटिंग बी तीथं एकत्र ठेवायचिये आणि बरडी पाडाची वेगळी घ्यायची तीन, चार, नंबरची वेगळी घ्यायची, असं म्हणत होते.
असं, म्हणत होती ना?
हा रीमा ताई तर बोलवते उद्या मला, धन्वंती ताई, असं म्हणत होती. रीमाचा आता फोन आला होता, मॅडम आली होती. तिला बोची तोडल्या आण कुरडा या पापड्या खिचडी करून देली खाय. जेवण केलं गेली ती असं म्हणत होती रिमा
अम स ह् हा.
एक तो बरडी पाडाला बाया बी कमी येत बी नाही त्याच्यामुळे मला तर मीटिंग बी घेऊ वाट त नाही तिथं.
चार पाच बाया गरोदर माता.
माताच एवढी आहे तर माताज एवढी आहे असं सांगून दयचं ना.
हम.
गरोदर म आता पाच की सहा किती आहे तुझी
पाच. नवीन नवीन एक करून सहा काका ये ना आता.
स्तनदा माता.
स्तंदा मातापिपा सहा एवढ्याच आहे जास्त नाहीये.
अच्छा.
पण दहा बाया तरी फोटोमध्ये दिसायला पाहिजे गमली.
हा दिसायला पाहिजे ते जवळच्या महिलांना किंवा ते आलेले असतात ना. ह ते आहारा घ्यायला त्यांना पण बसटिंग
कस करावं लागेल पण त्यांना बोलावणार. तरी मॅडमांना बोलावणारे एक दिवशी
हा ना मॅडमला पण सांगून द्यायच्या आणि अंगणवाडी सेवीला पप्पा काला पण सांगून द्यायच. तिकडून बोलत बोलत यायचं थोडं पंधरा वीस मिनटासाठी काही तरी मी तर आजच घेणार होती पण ते विजिट क कधी आहे ते विचारणार. लागेल.
आस.
ते ब बोकड बकऱ्याच आहे बबा बोकड बक बकऱ्याचे सर्वे केलेच.
हा ते तर कधीच करून घेतले बोकड्याचे सर्वे
किती लोक.
किती लोकांच बापरे साठसत्. सतर लोकांच केलं असेल भरपूर आहे. आजिम पण घरी ये येऊन जातात त्या आधार कार्ड व घेऊन
माझ मला पण करावं लागेल का?
पूर्ण गाम गाव फिरावं लागतं कंबली दोन तीन दिवस लागून गेले मला तर प्रत्येक घरी फिर फिरावं लागत.
आणि त्यांचं काय लिहायचं मग नाव आधार नंबर
आधार नंबर नाव कुटुंब प्रमुखाचे नाव एकूण घरामध्ये मधले संख्या किती आहे ते लिहायच बोकोड किती आहे बोकडी किती आहे ते लिहायच.
अच्छा.
हम्म.
ते लिहिलेले असल तर एक तेे मला पण फोटो काढून टाकून द्यायच ना.
चालेल.
तर मी पण तसं करून घेणार कधी पण मागायला लागून जातील ते ह
हो मी काय किती किती उन्हामध्ये एवढ्या उन्हामध्ये मी नाही फिर नाही म्हण पाच सहा घर गेली फोटो काढून सर्वे करताना फोटो ग्रुपला टाकून दिलन आणि बोरडीपाडाला इथच पूर्ण गावात हे याचा पप्पाला पाठवून दिलं मग ते सर्वे करून आणलं
माझ तर जाणारच नाही ना त्या सांगितलं तरी पण ते आलेले आहे असं तसं करून देत तेव्हा नाही जात तर
बरडीपाडाला पण गेले होत ते एक दिवशी काय केलं उठल्या उठल्या तंण दुऊून घेतलं चहा बी नाही पिली तिथं कोणाच्या घरी दोन ठिकाणी चहा पिली म्हणत होते मग अकरा बारा एक वाजेपर्यंत होऊन गेलं सर्वे असं म्हणत पूर्ण गाव
पूर्ण का
हा उठून उठला ना चहा बि नाहीरी तोंड एवढं दुतलान चालले गेले आणि इथं दोन दिवस तसच केलं होत
असश
त
त्याच्यामुळे ना एवढ्या लोकांच सर्वे झालं साठ सत्तरच
हा
पण माझ्या गावाला गेली नसती तर माझं पण झालं असत मी पण केलेलं होते एके दिवशी